हॅलो बोला.
काय काय किती विकले नारळ?
नारळ मोजून चार गेले
होय.
अ काय लोक सकाळी. नाश्ता पाणी झाला का नाही तुमचा?
झाला की आता झाला पोहे खाल्ले चहा घेतला.
चहा घेतला.
अं होयं अंघोळ करूंन ऑफिसलां सगळं थांबाय लागतंय ओ पोरांच्या सगळ्यां पहिल्या अवरांवर असत्यां शनिवार
हां
मंग सकाळीं सगळं आवरूंन वेटिंग सगळं त्यांचा पहिला आवरायचं लागते सकाळीं
हां
पोरांच कायं असते दरोजचं नियोजन ड्रेस आजंचा तरं कायं फंक्शन आवडतं कायं कॉलेज नाहीं शाळेंत ते पिवळां ड्रेस कोडं
आमच्या पोरग्यांच आंता बी ते ड्रेस अजूंन आलंय सोंडा अजूंन ते आं चार ड्रेस आहेतं.
आणि आमच्यांत असां असते की शाळेचं इथंणच घ्यांयचा याचं दुकानांत मिळतंय ते असं असतंय.
अजूंन कायं आमच्या पोरग्यांची चिट्ठी झालेली न्हायं
ते माधंव रोडलां तरं त्रृत्पुंल म्हणूंन आहे बघां ते तिथं तरं ते शाळेचं पूर्ण ते ड्रेसचं पूर्ण कोडं सगळं पाहिजे
हां हां
कसं आहे होयं ऑफिसणं आलों मटंन मार्केट लां बघां की आंता ते वही वह्यां तेन विकतांत केवडां ढिगं लावलांय.
मटंन मार्केटला होयं अहो ते कुंठला आणलेय एवढां स्टॉक कायं कळणांच की हं-
ब्रँडेड असते त्यांना नोटबुंक आणि आणि बाहेर घ्यांयला गेलं की नाहीं पानं पानं लाईनलां देईन हि मारवाशी ते नाहीती त्यांच रेट जास्तं असते.
पणं ही कुंठून आणत्यांत
ते मुंबईत कांपड मार्केटमध्यें मागच्यां वर्षीच उचलंत असतील ओ
हां
सगळंच
हां हां
आं खरं मार्केट बघां एक कसं म्हणजे किती प्रॉफिट आणि कांय
हां
त्योज्यांवर असते सगळं
मार्केट म्हणरं कायं नियोजन हं कांल किती वाजले मंड हवांली हां
साडेनऊ लां आंलो मंग पुढं सगळं जेवणं देन सगळं करायं
हम्मं हम्मं
ते आंता कायं संसार आहे म्हणलं इकडे तिंकडे आम्हांला पणं तरं कायं करायलां लागतंय आं सगळींकडे
कायं कांया करायचं लागतंय कांय
ते सातलं तिकडे पणं बघांयला असं आहे.
असं आहे वे ते असं तसं फुटांणे व्यवस्थित आहे व्यवस्थितं सगळं मग
तुमचं काय नियोजन आज
हं काय गॅरेज वर आता आलोय, पहिली अस्टार मग झालेले आहे.
हम्म
अरे दुसरी टर्मकडे चालय
हम् हमं
हम्म सवीटर मार ते फिगोच एक ऑईलबदली आहेत ना आपल्याकडे पिघो पिघो गाडीच्या ऑईली बदली अजून केल्या कुठ हे साहित्य तुमच्याकडे आहे हम्म काल झोमॅटोला बी एवढं काही इकी झाली नाही शेवट
पावसामुळे जर असं हे होते हो वर खाली वर खाली होतय ऑर्डर आणि हे
हा नाही लोकांकडे लोक काय हे नकोत काय इंटरेस्ट नकोत आत्ता कोणा घ्याला
ह अस नाही सुट्टी शनिवार रविवार आला की नाही मग जर असं ह असते.
शनिवार, रविवार सुट्टी, शनिवार, रविवार सुट्टी चार चार तीन दिवस सुट्टीचय की आता
हम्म होय त्यामुळ सगळं लोक आता बाहेर फिरतात सगळी अस आहे तर कोल्हापुरात फूड ब्लॉगर पण भरपूर झाल्यात म्हणजे बघितलं ना, पुण्यापेक्षा कोल्हापुरात जास्त हे व्हायला लागलय
काय व्हायलय
प्रच हे म्हणजे फूढचं हे. तो म्हणजे पदार्थ आणि हे.
पण ते हे कुठेय लोक आहेत कुठे
पुण्यात कसाय पुण्यात एका ठिकाणी जसं कुठ तर मगरपट्टा हेजा जास्त पुढच हे हाय ओ आउट साईड ला गे की. पुढं हे नाहीये पुढचं प्रॉब्लेम जास्त होतात म्हणजे. मिळत नाही
हां
तर आपल्या इकडं कसं आहे कोल्हापूर हे म्हणजे सॅच्युरेट जास्त झालेलं वाढ झालेली नाही त्यामु का भरपूर प्रमाणात त्याच हे अवेलेब्लेटी.
होय. मग डिवाईड मेंशन झाले हो तिथले थांबते हा.
हा ब बिर्याणी तीन बाघा कु कोल्हापुरात एवढं हे नाही पुण्यात बघा आहे की कुठ तर असं एकाच ठिकाणी ज असं मिळणार. असाय. आणि त्या प्रमाणात कॉस्टिंग जास्त आहे पुण्यात. आता मटण ताट तेन बघायला गेलं तर पुण्यात पाच पाचशे रुपये
परत बी आता ते तंदूरला विचारले की मी तुमच्या पेक्षा कमी रेट आहे ते. आयोध्या पारकातल.
हम्म, ते हे केलय ओ त्याच ब्रँड ते कसाय अ
ते एबी एबी म्हणून छापतेय बघा एबी. एबी एबी, एबी म्हणून कोणता ग्रुप आहे वाटत तेजा.
ते हा ते हम्म हेचाच
तेज ग्रुपच आहे ते. दे देहाती तंदूर. तेज कि पण ते
हेच हाय ते.
सगळी लाईन तेजीच आहे. देहाते पासून ते तंदूर म्हणा, ते कलेच आणि कुठल तर रॉक्स काय काय ते, ते बी ये. होय
ते आधी त्या रोडला आमित काही नव्हत ते. पूर्ण मोकळ होत.
हा
पूर्ण तेथ कोण जायच नाही. आणि ते त्याचे गाळे पण खपले नव्हते अयोध्ये पार्कचे.
होय अयोध्या पार्कचे गाळे बी खपल नव्हत, आणि कोण बिल्डिंग बी रिकामी होती ती.
होय
हय
ते जसा रोड झाला का नाही
कुठला तो मोठ हायवे. हा अयोध्या पार्कला पहिली बिल्डंग हो ती. अयोध्या पार्क.
होय तुमी तात्यासाहेब मोहिते मध्ये गेल्याल ना जून. तेवढ मोठ व्हायच. अधी, आता सयाजी झाले. पूर्ण मोठ्ठ अस हा
हा हा
एवढ
एवढ
हम्म एकदम प्रचंड मोठ होत. आता ते जरा ते सयाजीच हे झालय. आणि ते नर्सरीत तीन काढले ना तिथे.
हा हा
त्यामुळ आता कोल्हापूर एक्सपॉईंट वाला पाहिजे. हे सगळ आपल स्टँड ते नाही ना हे सगळ गांधीनगरच्या एंट्रन्सला तिथ टाकायला पाहिजे ते. खडडा आहे ना तावडे हाॅटेल तिथे.
हम्म हम्म
तिथ शिफ्ट करायला पाहिजे. तिकडे भ पूर्ण भरून. तरच कोल्हापूर कुठ तर जास्त हे आहे.
हा हा ते मोठ्ठ खराब आहे हो. व्हायला पाहिजे डेव्हलपमेंट. ते बी नाही झालय.
अताच बघा की ट्रॅफिक केवढा होतोय. गाडी काढायच नको वाटतय. रंकाळा टॉवर आणि हे ते डी मार्टच्या हीत अर्धा तास थांबा लागत.
अ हा अर्धा कुठे तास झालो किती राजे चौकात
व्हंय त्या आजय च्या गाड्यापासनं अ अ ते तिथनं ट्रॅफिक चालू होतय बघा भरपूर
भरपूर प्रणात तर काय किवडी का आहेत त्याच्यापसून कॉर्नर प चालू ते हेजापर्यंत हाय पुर्ण रकांळ्यालाच वे
आहो काय गाड्या, केवढं भरलंय ते.... प्रचंड भरलंय आणि कुठली -कुठली लोकं आहेत बघा कि ती बाहेरची. ते मान्चुरियन पाणी पाणीपुरीचीच मला वाटतयं जास्त आहेत सगळी कुठलं नाही मिळणार असं नाही सगळं आणि सगळी फुलं आसत्यात. हु....
गोबी मन रीत काय एवढं नसतंय, पण चायनीज गडे
होय... चायनीज म्हणा वडा